हॅलो हा तुम्ही फ्री झाल्या का हा बोला ना
येतोय आवाज
मला हो मला तुमचा आवाज येतोय
बर बर इथे जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे
तुमच्याकडे का
माझ्याकडे
मग आता तुमच्या
एक मिनिट एक मिनिट हॅलो हॅलो
बोला मॅम
हा
मला तर तुमचा आवाज चांगला येत आहे काहीच नाही बरं आहे सगळं व्यवस्थित आहे. काय कर
बरा व्यवस्थित आहे निवांत काय नाही बघा बसलोय मी पण जेवण झालं आता मुलगी काय म्हणते खेळायला लागल्या ती फोन ला बघून फोन तिला पाहिजे अस माग फोन दिला की तिलाच तिला दिला आहे काय चाललं आणि जेवण जेवला तुम्ही मिस्टर आहेत की रजा घेतल्यात मिस्टर मिस्टर
बोललं पाहिजे अर सरांशी कस आहे ते हम्म
होय होय बोलाकी चालतय काय नाही तसं हा एक कॉल झाला की त्यांना देतो मग तुम्ही बोला.
हा
होय होय बोलतात त्यांनी बोलतात.
तुमच्यासारखे खूप बोलतात.
बोलतात माझ्यापेक्षा जा बोलतात हम्म बोलतात तसं - काय नाही त्याचं बोलतात त्यांनी. काय आता आहे म्हणल्यावर आता बोलायलाच पाहिजे काय नाही बोलतात त्यांनी. हा हम्म बोलतात
मस्त वाटतं त्यांच्या सोबत बोलल्यावर मॅम
असंस नाही काय आहे म्हणून. एनजी माझं का बोलून.
नाही हो मला छान वाटत मला भारी वाटत तुमच्या सोबत बोलुन. मला वाटलं मी तुम्हाला मेसेज टाकला मला वाटल ब्लॉक केलं की काय नंबर.
नाही नाही नंबर कशाला ब्लॉक करू का तुम्ही काय दुश्मन आहे काय माझी.
नाहीव. तुम्ही फोन पण मेसेजला रिप्लाय नव्हता करत ना
नाही तसं काय नाही मी कसं होतय मी ऑनलाईन आहे म्हणून दाखवतय म्हणजे का माहीत आहे मी मुलगीला गाणी लावून ठेवतोय कणी मी त्यामुळे आस वाटत
हो त आस कधी कधी सायलेंट होऊन जातो हॅलो हम् ह सायलेंट होत मॅम... होत कधी कधी असं सायलेंट ट्रेन जाते.. तुमचा आवाज का नाही येत आहे मला... हॅलो हा...
हॅलो हा ते फोन आला त्यांना मध्ये.... त्यांना मध्ये फोन आला होता त्यामुळ आवाज म्हणजे कट झाला असेल माझा...
हा नाही कट नाही तर आवाज गेला होता तरे इ कदाचित...
रेंज म्हणजे रेंज येत नाही आहे का?
नाही. रेंजमध्ये आवाज चांगला येतो.
हा येतो ना... मला वाटलं काही येत नाही आहे का असं वाटलं मला...
काय नाही हो गेल्या वर्षी... तर चांगल कार्य आणि काम चांगल दिलं ना कमवून.... त्या मनाने ओळखी मस्त मस्त...
ओळखी होत्या चांगलं भेटतात पण.... मी काय म्हणा मला काय म्हणायचं होतं ते कॉल आता पण बोलतोय ना... त्या म्हनुण त्यांना काय फायदा...
अहो मला असं वाटत की हा आपला आवाज वापरून ए आय साठी यूज करणार असतील.
ए आय साठी...
हा असं मला वाटत नाहीतर काय फायदा आहे कॉल म्हणजे... काय करणार आहे ते लोक घेऊन...
काय करणार आहेत.
मग मला असं वाटतं ए आय साठी यूज करतच ए आय... ए आय ला युज करणार असतील...
हा तस ह असेल ए आय म्हणा किंवा दुसरं काही... तरी ट्रानसलेशन आवाज... दुसरीकडे कुठेतरी वापर त्या आवाजाचा... अस पण असल
ह तेच म्हटले तेच आवाज काय करणार ते लोक एवढा....
हा...
आज काय जेवण बनवलं तुम्ही....
आ जेवनी अ... सोयाबीन असते माहितीे आहे सोयाबीन....
हा....
माहित आहे सोयाबीन....
हो माहिती आहे सोयाबीन....
हा ते सोयाबीनची भाजी बनवलेली....
बस....
हा सोयाबीनची भाजी आणखीन... रसचीच भाजी बनवलेली आणि... आणखी इकड म्हणजे कशी लोक माहित आहे का अस म्हणजे जास्त.... हे नाही आहे बर का... गिरवी नाही हा गिरवी पाहिजे किंवा जास्त भात... पाहिजे मडीयम आहे आणि असं म्हणजे एकच जरी भाजी असेल ना.. म्हणजे आमटी किंवा भाजी काही पण अस कर रसाभजी वगैरे.... तर त्याच्यासोबत ते अ म्हणजे घेऊन जातात... असं नाही की बाबा दोन दोन भाज्या पाहिजेत चपाती बरोबर वेगळी... परत भाताबरोबर वेगळी पाहिजे असं नाही आहेत लोक इथले....
हा हा.
हा बर आहेेतो, आपलं चांगला आहे तस नाही आहे. हा. म्हणजे करण्याचा पण त्रास नाहीच आहे. पण तरी पण असं म्हणजे लोक नाही आहेत की पाहिजेच भाजी भाजीशिवाय जात नाही. आणि वेगवेगळी रोज भाजी कोणती करेल त भाजी खातात ते लोक.
आता पावसाळालाय मग आता तुमच्याकडे शेत असेल ना मग भरपूर भाज्या पिकत असतील ना.
हा पावसाळ्यामध्ये असते भरपूर पीक असते.
भाज्यांच म्हणजे तुमच्याकडे लावतात का भाज्या
हा लावतात की लावतात म्हणजे जास्त काय लावतात. आता म्हणजे इथून पुढे वांगी, भेंडी म्हणा.
हो पण आता पावसाळ्यात भेंडी पालक ते उन्हाळ्यात असेल ना.
नाही इकडं असत आता भेंडीचा सीझन इकडं चालू झाला. पुन्हा आपल्याला काकडी वगैरे म्हणा. म्हणजे प्रत्येक वे जण आता मेथीची भाजी कोथंबीर आता इथून पुढे परत शेपूची भाजी.
अच्छा!
एकथन कडे चालू होता.
मस्त आहे, सगळं पिकवतात तुम्ही
हा सगळं पिकवत.
तुम्ही सगळं पिकवतात.
सगळंच ना म्हणजे शेतात आमच्या ऊस पण आहे परत सोयाबीन, हरभरा म्हणजे
सोयाबीनच्या शेंगा का मॅम
हा सोयाबीनच्या शंगा कशा असतात माहित आहे का? वरणाच्या शेंगा माहितीये का पावट्याच्या शेंगा
कसल्या ओ, वा मला वालाच्या शेंगा माहिती ये.
हा त्याच त्या, वायलाच्या शेंगा म्हणजे वालपापडी. हा, ते नाही ते नाही, ते लांबडी येतात शें वाटानाच्या शेंगा पण लांबड्या येत्यात. अ वरणाची शेंग येत्या एक वरणाची शेंग म्हणजे आता तुम्हाला तिकडं माहिती हाय का नाही मला माहित नाही. पण
ते त्याच्यात दाणे असतात का?
हा हा हा, बरोबर!
मग त्याच ते दाणे, अ मग ते दाणे, एवढं सोलायच्या शेंगा?
हा सोलायच्या.
बापरे! किती सारे शेंग
भरपूर शेंगा असतील तर काय वाळगून झाल्यानंतर मशीन मध्ये टाकून देतात लोक
म्हणजे म पण मशीनवालेल्या लोक पण घेत असतील ना त्याच्यातला अर्ध मर्ध
हा हा नाही म्हणजे काय असेल ते असेल. शेंगाच डायरेक्ट, म्हणजे ते मशीन असतं कुडगा कंडबा कुट्टी काय म्हणत्यात बाबा त्याला ती ते मशीनच डायरेक्ट आपल्या शेतात बनवायची आ ते हे करून जायचं जना
ते काय, त्याच काय?
शेंगाचं ना त्या म्हणजे अ काय म्हणतात त्याला ते असं म्हणजे मशीनमध्ये घातल्यानंतर ना, कोंडा एका साईड ला पडतोय. आणि हे एका साइडला होत बी एका सोडला होतात, असं होतंय.
आणि मग त्याच किती मिनिट झालं?
मग, मग त्या बियांच
मग त्या बियांच एकत्र करून म्हणजे त्याला दोन तीन वेळा स्वच्छ कराव लागतं, म्हणजे एकदा त्या मशी मधून काढायचं, पुन्हा मशीनातून काढून झाल्यावर पुन्हा दुसऱ्या मशीन मधून ते साफ करायचं, परत तिसऱ्या मशीन मधून मधून ते पांढरा होतय. पांढरं हे करायचं म्हणजे पहिला जरासं पिवळंसरच पुन्हा पांढरं करायचं, पुन्हा पांढरं झालं की परत आणि ते मग जाऊन विकायचं, ह्याला म्हणजे काय म्हणायचं त्याला
बाजारात
बाजारात म्हणजे असं हा ते हे घेणार असतात ना एकदम डायरेक्ट घेणारे असतात ते खंदून
हा हा, मग ते मोठं मोठं कसं काय होतं, एवढं मोठं मोठं
ते सोयाबीन ना, ते ज्या वेळेला म्हणजे त्याचे बीयर तयार व्हायला मग ते काहीतरी मशीनच्याद्वारे म्हणजे
अ सगळं दळून वगैरे त्याच हे करतात वाटतं आणि ते कोंड्यापासून बनवलेलं असतंय त्याचा जो कोंडा असतोय ना त्याच्यापासून ते सोयाबीन असतय कोंड्यापासून हा आता आपण कसं चपातीचा कोंडा असतोय
हा हा हा, ते गोल गोल करतात का?
हा हा हा, तस ते काय मशिन मधून सुकवतात हा सुकवून सुकवून मग
त्याचं बी काय करतात ते लोकं?
कशाचे बी?
ते नाही का मशीन मधून पांढरं पांढरं बी येतं मग ते ते तुम्ही लोकं विकतात.
ना आता आपण कसं शेंगदाणे असतात शेंगदाणे भाजल्यानंतर ना बारीक कुट तयार होतं त्याच
हा हा
तर तसा मग तो म्हणजे त्या मशीनमध्ये घातल्यावर ते बारीक पीठ ज होतंय आणि एका साईड ला चांगलं पीठ आणि एका साइडला तुझ्या वरचा जे कोंडा म्हणजे टर्फल जे असतय. काय? त्याच्या हे ना ते हे होऊन जातंय. जे कोंडा असते त्या कोंड्याच ते सोयाबीन बनवलं जातं असं
अच्छा! मग ते परत सुकवतात?
हा म्हणजे ते काय मशिनरी मोठ्या मोठ्या असल्यामुळ ते सुकवण्याचं मशीन वेगळीकडे पुन्हा बारीक अ म्हणजे पीठ होण्याचं मशीन वेगळीकडं. अशा प्रकारे पुन्हा ते गोळे गोळे होण्याचं मशीन एकीकडं असं म्हणजे आता बाजारात कसं पीठ टाकलं की कनिक् तयार होत्या मळून
हा हा हा
आता चपातीचा गोळा नुसता आपण लाटून ठेवलं की अ चपाती ला तयार होतोय तशा प्रकारच मशीन आहे
अरे बापरे असं पण असत
हा हा
मला वाटलं की अ मला असं वाटायचं की जे शेंग असतात ना त्या सोडल्या ना
करा कॉल कॉल परत करा
ब